हा बोलकी-
तु तुझ्या शाळेतल्या काहीतरी आठवणी सांग की तु पण खुप छान शाळेत होतीस म्हला ती शाळा त्या शाळेत जाणं पण लोकांचं स्वप्न होतं-
बरोबर आहे पण कस मत आहे का अशा शाळे आहे म्हला म्हणजे मी ज्या बॅकग्राउंड मध्ये यायची जिथ मी असा त अशी खुलणारे नव्हती मी खुलीच नव्हती मी शाळेत मेन म्हणजे त्यामुळे त्यामुळे माझी अशी मेमरी काही बली बनलीच नाही मेन म्हणजे मीच बनवली नाही असं म्हणताय ना नाही की कोण बनवणे तेच आपलं उठायचं जायचं शाळा अभ्यास करून यायचं वापस अशी काही खास मेमरीच नाही त्यामुळे असं सांगण्यासाठी पतायच नाही
मी सांगू माझ्याकडे खूप जास्त आहे शाळा कॉलेज पण माझ्या एक एक गोष्टी एवढ्या सुंदर वाटतात म्हणजे माझं मला म मला नाही असं वाटत की माझी प्रत्येक गोष्ट प्रत्येक बाकीच्याना आवडावी पण मला माझ्या एक गोष्टी इतक्या छान जसं की नववी दहावीला मराठीच्या तोंडी परीक्षा असायची ना आठवी नववी दहावीला तर मला ते मला ना माझ दिदीची निबंधाची पुस्तक मिळाली होती जी तिच्या रद्दीत होती आणि मग ते वाचल्यानंतर ना मग ते कोणीतरी लिहिलेलं आता निबंध काय तर निबंध त्या त्या निबंधाचा जो विषय अस त्या विषयासंबंधी एक दोन किंवा चार वळ्या घालणं एक दोन वाक्याची कविता घालणं खूप छान वाटतं त्यामुळे निबंधाला मार्क जास्त देतात हे त्यांनी त्या पुस्तक मी वाचलेलं तर म मला असं की मराठी तोंडी परिषदेत ठरलेलीच ना मॅडम पाच विषय द्यायचे आणि ह्यातल्याुठल्याही विषयावर तुम्ही एक निबंध प्रिपेअर करून या मग सांगायच्या प्लस जे पुस्तकातलं एवढे एवढे चॅप्टर्स आहेत एवढे एवढ कविता आहेत त्यांचे एक प्रश्न विचारणार असतात व्याकरण वगैरे तररी निबंध माझा आवडीचा विषय काय तर तो मी माझ्या मनाने म्हणजे मला पाहिजे तो मी पाठ करून छान सांगू शकते ना तर मी छान विषय घ्यायचे आणि मग त्यात मला ते श्रावण मासी हर्ष मनासी हिरवळ दाटे चोही करडे क्षणात येई सरसत शेर्वे क्षणाात फिरोणी ऊ न पडे अशा चार वळ्या मला इतक्या आवडायच्या ना मग त्या निबंधात मी घालायच्या आणि त्यामुळे मला मॅडम न अजूनही आठवत मला आय थंक आठवी ला नववी ला म्हेत्र मॅडम म्हणून होत्या मराठीला तर त्या मला म्हणाल्या की तू हे जे मध्ये करतेस ना चारोळ वगैरे घालतीस हच्यामुून तुला पूर्ण मार्क देऊ वाटतात
हा
एवढा आनचा ठीक म्हणे आपण हे करतोय हे छान वाटतंय म्हणजे दहावीच्या एक्झामला जर आपण असं काही लिहिलं किंवा एक्झाम तोंडी परीक्षेला असं काही बोललं तर ते मार्क मिळवून देऊ शकते मला असं म्हणजे माझं एक डोकंच आलायच की आपण असं करूया तं करूया मग मॅडम सांगायचे शिक्षिका सांगायचे नको कि हे काहीच नाही दहावीचा स्पेंडॉप होता माझ्या वर्ग शिक्ष का मला भूमिती शिकत होते मी त्यांच्या जवळण मॅडम मी का भूमतीत पास होत नाही मॅडम म्हटलं का नाही मला काही केलं ना भूमीती मला अलजेबला खूप आवडायचं जॉमेटर अजिबात आवडायचं नाही अ मला ते सोय ते समीकर सडवा वगैरे खूप आवडायं काय जॉमेटट ा नाही अस्हाय मॅडम मला नाही तू हुशार आणि मी वर्गप्रमुख वगैरे होते त्यामुळे सगळ्या शिक्षकांच्या चांगली लक्षात ओळखीची अशी तर मॅडम मला नाही तुझं होतंय तर मी नाही हो मॅडम तुम्हाला काय सांगू मी गणितात फेले वगैरे झाल तर असल तर मॅडम अगं तू तुला स्वतःला कसं वाटलय पण तू भिऊ नको आम्हाला विश्वास आहे तुझ्यावर असं ज फक्त अभ्यास कर आणि मग मी अभ्यास केले केले केले केले आणि तुला माहित आहे की नाही आय डोन्ट नो पण मला दहावीला शंभर पैे शहानव मार्क
वा
हो ते बोला ना हा भूमितीच्या पैकीचे पैक आहे ना अल्जेब्रा अजिब्रला मला मार्ग कमी पडलेत मला माहित होतं माझं कुठलं गणीत चुकले भूमी अलजिब्र
हा हा हा ह
तर मला इतकं छान आणि माझ्या क्लासच्या ज्या मॅडम होत्या ना
हां
पण माझं गणित इतकं छान करून घेतलं त्या आ गणितातला किडा होत्या त्यांनी माझं गणित इ इतकं छान करून घेतलं ना की मला गणिता प्रेमच झालं नववी दहावीला
हा हम् हम
हा आणि पहिल्यापासून मी तुला म्हणतेय ना माझी जिल्हा परिषदची शाळा असली तरी मॅडमांचा अभ्यास घेण्याची पद्धत किंवा शिकवण्याची पद्धत त्यामुळे सगळ्या गोष्टी क्लिक होत जायच्या फास्ट या असं लक्ष ठेवायचं ते तसे लक्ष ठेवायचे ते तसे लक्षात ठेवायचे अस त्यामुळे गणित मी चौथीला स्कॉलरशिपला मॅडमांनी सांगत कंपलसरी सगळ्यांनी स् कॉलरशिपला बसायचा रविवारी सगळ्यांनी अभ्यासाला वर्गात यायचा
हा
ते त्यांच शिकवण्याची पद्धती कि स्कॉलरशिपच महत्त्व त्या मॅडम ना पटवून दिलेले ना मग ते स्कॉलरशिप चे गणित करायची सवय लागते तिला मला असं वाटतं की स्कॉलरशिप ला त्यांना गणितात रस वाढते
म निम जास्त गणिताचे असते
हा त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकानच स्कॉलरशिपबसा भले सगळे नापासवा काही हरकत नाही काय खरं स्कॉलरशिप मी जे जी सातवी चौथची जी मुले मला मिळतात ना सगळ्यांना रिक्वेस्ट पिल्लू प्लीज स्कॉलरशिप ला बस तू नापास होऊ वेस्ट जाऊ दे तुझे पैसे तुझा तास तुझा वेळ तुझी वया पुुस्तकं स्कॉलरशिप ला म्हणजे बुद्धी चालवण्याची जी फास्ट प्रोसेस पाहिजे ना माणसाला ते स्कॉलरशिप एमीमी असल्या एक्झाम्स मधून खूप येते अग
हम्म हम्
असं मला वाटतें तुला काय वाटतंय की तू कोणत्या म्हणजे अस काही एक्झाम्स किंवा अभ्यास स्पेशल असं काही केलंस
नाहीय
ह् हम
मला अभ्यास करणं अभ्यास करू वाटत होत कारण की मला पुढच्या वर्गात जात होतं दॅट्स इट
ह छान ऍक्च्युली तू नाही म्हणणार हे माझं मन मला का म्हणत होतो आय डोन्ट नो ऑब्वियसली तू पण केली असणार आहेस तू पण धडपडली असणार आहे त्यात काही वाद नाही चो नाहीतर आपण डिप्लोमाला तर केवढा अभ्यास करायचो की
डिप्लोमा असे होते आणि आपलं कसे असायच जर असनमेंट मध्ये पा तुला मार पाहिजे असेल तर तुला वायवा द्यावा लागायचा असं होत ना मग त्यामुळे ते होऊनच आहे असं अ बरंडयचं म्हणजे एक्दाम डोक्यात घेण्यापेक्ष थोडं थोड थोडं थोड थड गेले की ऐनवेळी जाऊ एक्झम असायचे ना तर नुसं वाचून गेलं तरी होऊन जायचं
हो तुझी लक्षात आहे का बघ आपली एचपी ची बायबा होती तू मी आणि तो सूरज
होय ते काय बोलतच नव्हतं काय पोरग शान नव्हत ते
काहीच काहीच बोल तू तस आय थिंक आना नाही आडनावी तर घ्यायचं नाही इट्स ओके पण हा सेमय सेमय पण किती मजा लल ना आपडेला
होय खरे चांगले तर डिप्लोमामध्येध्येच मी
हम्म
एवढं भारी वाटत होतं ना सगळ्यांच्या अस बोलायला नाही अशी म्हला स केदा वाटायच कधी सकाळ होत्या कधी मी डिप्लोमा म्हणजे वर्गात जाते कधी हा असं एवढं माझे एक्सायटेड असायचे मी
आणि तू मला सांग तू जेवण मला पहिल्यांदा पाहिलीस तू आपली जशी ओळख होत गेली तू माझ्यावियी काय विचार केलेला सुरुवातीला
सुरुवातीला मला तर तू अे अरोगं वाटले होतेस कामते का हा हा कारण की तू त्यांच्यामध्येच राहायच म्हणजे असल का त टॉपर मुली त्यांचा ग्रुप असतो तो काय कोणाला भाव देत नाही फक्त तुमच तुमच्या तुमच्यात का इम्पॉर्टंट असल बणार हे करणार हच्या त्याच्यामध्ये काय इंटरेस्ट नाही म्हणजे खेळण्यात बोलण्यात असलं काही इंटरेस्ट नाही फक्त तेवढंच अभ्यास आहे का अभ्यास आणि तुझा रीच पण वाटत आहे मग ते रिच टॅलेंटेड नसतात का ते आरोग्यांचे असं वाटत
ऍक्च्युली तला सांग मी कोणत्याशी आहेत होत तुला माहितीये
हा
शाळे मुलीमी असतात्यूड आमच्या कु कुटून भरलेलं आहे आम्ही भले मनात भीती वाटाली आहे भले मनात थरथ राहिले समोरच्याला फक्त आमच्या शचेहऱ्याला ऍटिट्यूडच दिसत बाकी तथ ब थरथर का आपण इकडं जीव का जाईना पुढच्या ना आम्ही घमेंडीच दिसणार हे आमचा नियम असतो नाही तरर काय नाही मला असे बरेच जणी म्हणतात की तू सुरुवातीला ऍरोग्यंट वाटतेस पण नंतरन समजल कि तू नाहीयेस पण मला आवडतंय की मी जर लोकांना ऍरोग्यंट दिसत असेल तर मला आवडतय ऍरोग्यंट दिसणं
तू आरोगंन्स आहेस आता पण आहेस तू तशी त्या तर प्रॉब्लेम असाय की तू -आमच्यासाठी नाहीयेस म्हणजे जे तुझ्या जवळचे आहेत त्यांच्यासाठी नाहीयेस.
हि जर मला समजलं की पुढची व्यक्ती कशी आहे तर जशी की तू आता तूच- स्वभाव समजला तू काय करू शकतेस ते समजलं किंवा तुझं माझ्यावर किती प्रेम आहे हे माहितीये मला म तुला ऍटिट्यूड अजिबात नाही दखवणार
हा
एखादी नवीन व्यक्ती असली आणि तीच ऍटिट्यूड दाखवत अली आणि माझ असंही अजीबात नाहीये म्हणजे मी मी म्हणजे मला दुसऱ्याच हि अनोळखी जरी असली तर मी हेल्प करायला जाते. तरी लोकांना वाटतय की मी ऍटिट्यूड मला खूप आहे आणि मी ऍटिट्यूड दाखवत इट्स ओके म्हणते मी सगळ्यांना एक्सप्लेन नाही करू शकत ना पण ज्या -ज्या मला चांगलं ओळखतात ते सगळ्या स्पष्ट म्हणतात जो स्वभाव खूप सुंदर आहे तो खूप छान आहे खूप समजूतदार आहे मला वाटत तेवढंच मला भास आहे मी सगळ्या जगाला थोडी सांगत फिरणार आहे मी समजूतदार आहे मी शहानी आहे आहे काय उपयोग नाही ना मला त्याचा
मग काय ना समजाता त्याना समजत आता ज्यांना समजायचं नसतंय ना तिथं तू स्वतःच हृदय कापून जरी ठेवले तर ते म्हणा काय नसलीच आहे, हं हं त्यामुळ नाही समजावाय जायच कोणाला जे आपले असतात ते निवांत समजून घेत्यात
माझं पण तेच मत आहे बघ त्यामुळे मी एक्स्ट्रा वर्क फक्त आपल्या लोकांसाठीच करते बाकीचे सगळे जाऊ देत म्हणते. अ. ऍक्चुली आर.. लोक जो सगळ्यांसाठी सगळं करतोय त्या देवाला सुद्धा नावं ठेवतात मी तर फक्त एक मनुष्य- प्राणी तुच्छ मनुष्य प्राणी आहे.
अरे बापरे! जर मनुष्य प्राणी एवढा तुच्छ तुच्छ असल तर देवानं घडवलं नसत.
ते पण बरोबर आहे इकडे देवाच्या मनाने मला आपण म्हणजे आपण त्या अनंतकोटी ब्रह्मांडनायका समोर आपण तुच्छच आहे म्हणजे काय कुठ?
ते -ते आहे सोड पण अ एक म्हण की आ तर समज तू एक कलाकार आहेस, आणि तुन काय तर मूर्ती घडवलीस मग तुझ्या दृष्टी नुसार ती मूर्ती- तुच्छ असणार आहे का? स्पेशल असणार आहे तेच आपण स्पेशल आहे
येस- येस -येस पण देवाची मुलं त्यामुळे प्रत्येकाच्या मनात प्रत्येकाच्या हृदयात मग तो भले स्वामी समर्थ असू देत, दत्त असू देत, विष्णू असू देत, महादेव असू देत खरं देव आहे ना.
हम्म
आपला प्रत्यामुळ -प्रत्येकजण श्रेष्ठ बनवू शकतो असं मला वाटतं. कारण प्रत्येकाच्या अंतकरणात देव हा असणारच आणि आहेच. देव इज नॉट कि तुम्ही एक दगड घ्या त्याला वर तेल घाला आणि हळदी कुंकू लावा, देव की एखाद्या रस्ता पार करणाऱ्या आजीला तुम्ही हात धरून रस्ता पार्क करवला एवढ्या सुद्धा देवच असतो हम्म त्यामुं आपल्या विचारावर डिपेंड आहे बाकी काय नाही
हो
हम्म रामकृष्ण हरी आम्हाला रामकृष्ण हरी म्हणायची खूप सवय लागली म्हणजे जिथ मेडिकलमध्ये भजन कीर्तन करते त्या आजीला राम कृष्ण हरी म्हणायची सवय आहे म्हणून त्याच्या नातवाला झाली आणि त्यांच्या नातू आमच्या सगळ्यांसोबत काम करतो ते आम्हाला झाले तर ते म्हणत असले की मॅडम रामकृष्ण हरी मी दादा रामकृष्ण हरी
ह
कृष्णाचा त्यांचं नाव कृष्णा आहे पण ते असं म्हणतात की मला चांगलं वाटते की माझ माझ्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या तोंडात रामकृष्ण हरी येते मला पण थोडंफार पुण्य लागेल अस म्हण मी थोडं फार नाही आमच्या सगळ्यांचं तुम्हाला लागू दे आमच्या सगळ्यांच्या तोंडात नाव येऊ दे
बरोबर आहे
आणि काकूंची तर काळजी घे बरं का मला ना तुझा आवाज ऐकू ते पहिलं काकूंचं